नमस्कार काय म्हण बस मजेत तुम्ही कशा आहात ताई?
हा एकदम मजेत.
काय म्हणता पाऊस वगैरे पडला तुमच्या इथे?
पाऊस झाला आज चांगला जोरातच झाला. हा वा- वा बिलकुल बिल्ल मध्यम अ शाळेतून मुलं यायच्या टाइमलाच बरोबर पाऊस पडतो.
अ अरे वा आज म्हणजे आज सुरुवात झाली वाटतं पावसाची.
हो एकदमच छानच झाली.
झाला म्हणजे योग दिवसाच्या दिवशी पावसाचा योग हो छान छान. तर पावसाच तसच असतं मुलं शाळेत तून येताना किंवा जाताना
हो ब बरोबर नेम क घराच्या बाहेर पडायचंय शाळे सोडायला जायच की पाऊस येतो कधी कधी अस वाटत की शाळेचं टाइम त्याप्रमाणे ऍडजस्ट होऊन जायला पाहिजे कमी सुटीत च्या वेळेच्या ऐवजी लवकर सुटायला पाहिजे अ असं वाटत इतकं म्हणजे
पावसाचा सुगंध खूप छान वाट
हो एकदम मस्तच जरा गारट गार वा आलाय आता अस वाटाय लाग वाटलं की आता चला पावसाळा सुरु झालाय
सुरू झाला चला मग एका दृष्टीने जर पाऊस सुरू झाला तर पाण्याचा प्रश्न पण सुटून जाईल सगळीकडचा एकदाचा... हं.. हं कारण हो... टँकरने पाणी येतंय आमच्याकडे तर
हो ना
म्हणजे दोन दोन... दोन दोन तीन तीन दिवसांनी आता पाण्या येणार अशा सूचनाच आल्या आहेत आता
हो ना... आमच्या... आमच्याकडेही दिवस सातून एकदाच पाणी येतं एक तास सोडता किंवा टाईमच नसतो कधी कधी पंधरा मिनिटं थर्टी मिनिटस
अरे बापरे नाही पाऊस हो लांबला त्यामुळे सगळे कडे पाण्याचा प्रश्न खूपच जास्त झालाय आणि... ह्... खरंच पाणी ना खरं सगळ्यांनी जपून वापरायला पाहिजे ते एक म्हणतात ना तुम्ही आज वावं जपून वापरा म्हणजे पुढ पुढच्या पिढीला पाणी मिळेल... पण जर तुम्ही... हा आजच तुम्ही जपून वापरलं तर रोज पाणी मिळेल रोज जर जपून पाणी नाही तर हा तर रोज पाणी मिळेल ना सगळ्यांना
ह... ते
कायी काही घरामध्ये ना अक्षरशः धोधो पाणी वापरता अक्षरशः धोधो पाणी वापरता
खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा... बादली भरून भरून पाणी अस
वापरलं जातं आता तुम्ही ब्रश समजा ब्रश करत असाल तर ते पूर्ण ब्रश होईपर्यंत बेसिन मध्ये नळ चालूच राहतो आ... बरं.... ठेव.. खिडक्या धुतात पाण्या पाणी ओततात अक्षरशः त्या खिडक्यांवर ओत
बरोबर ए
किचन ओटा रोज पाण्याने धुतला जातो गॅसला पण आंघोळ घालतात तशी आंघोळ घाल घासून घासून
तेच ना... म्हणजे बिलकुल असं पाणी ओततात... की बस काय जसं की पाणी मिळणारच नाही ए असं करतात किंवा खूप अति झालंय पाणी बिलकुलच
आती झालंय आणि आम्ही खूप स्वच्छता प्रियए मला असं चालत नाही अशी घाण चालेल पुसलेला ओटा चालत नाही तो धुतला तरच स्व च्छ वाटतं आम्हाला... अरे असं कसं पण दुसऱ्यांचाही विचार करा ना... तुम्ही जर... पाणी जर... जा वापरलं तर ॲटोमॅटिकली सगळीकडे पाणी कमीच होईल ना... म्हणजे तुम्हालाही पाणी कमी मिळेल आज तुम्हाला पाणी मिळ ळतंय वापरायला तर त्याचा असा अर्थ नाही कि उद्या तुम्हाला पाणी भरपूर मिळेल
हो तेच नाही जपून वाप भरलं तर कुठं ते आता पुढे भविष्यामध्ये मुलांसाठी पाणी राहील नाहीतर त्यांना तर खूपच प्रॉब्लेम आहे पुढे
प्रॉब्लेम आहे पुढे मग काय तर... तर ते आता कुठल्या तरी एका सोसाय यटीत म्हणजे कुठेतरी मी ऐकलं खाली जे बोलतात बायका सगळ्या गप तर एका सोसायटीमध्ये म्हणे पाणीच येत नाही... बरं आलं तर ते रात्री दोन वासता पाणी आलं मग
हो
लोक काय दोन रात्री दोन म्हणजे झोपायची वेळ गाढ झोपायची वेळ... मग आपल्याला पाणी आलंय हे समजण्यासाठी नळ चालू ठेवतात बरं नळ चालू ठेवला तर तो नळाचा आवाज आपण एवढ्या गाढ झोपेत ऐ.. कायला तर आला पाहिजे तो माणूस व्यक्ती थंबला असल दिवस भर त्याला गार झोप लागली नाही का पण काय झाल‌ त्यामुळे वेस्टच गेल ना अख्खं पाणी वाहून गेलं बर वाहुन गेल त्यांच्या घरात पण सगळीकडे पाणी झालं सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर पर्यंत खाली पाणी वाहत आलं म्हणजे ती टाकी पूर्ण रिकामी झाली म्हणजे पूर्ण ति जी जी बिल्डिंग आहे जी सोसायटी कोणालाच पा मिळालं
बरोबर आहे सगळ्यांनाच पाण्यापासून प्रॉब्लेम झाला
एक व्यक्ती बेजबाबदारपणे वागली तर त्याची शिक्षा सगळ्यांना झाली बर आता प्रत्येक घरात म्हणजे कोणाच्या घरात लहान मुलं असतात त्यांची शाळा असते कोणी सिनियर स असत त्यांना सकाळी जायची घाई असते ते तर पाणीच घरात नसेल तर फ्रेश होण्यासाठी पण पाणी असेल तर मग तिथे काय म्हणजे किती परिस्थिती
खूप खूप आमच्या इथही असंच आहे दिवसभरातून थोड वेळ पाणी येत तेवढ्या वेळात आणि त्याच काही टायमिंग नाहीय की किती वेळ राहणार तर जेव्हा आलं तर इतकं पटापट आ मला काम करायला लागतात भराभर मुलांना म्हणजे अक्षरशः अडध्या अडध्या वाजलीत म्हणा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी याच्यात आांघोळ करा वापरायला एकदम अ कमी पाणी वापरून करावं लागतं
मग काय तर बर तुम्ही वापरायला पाणी कमी पाहा जो जबाबदारीने वागतो ना तो असं वागतो बरं कमी पाणी वापरा हे मुलांना पण सांगू शकतो मग मुलं पण ऐकतात पण असे जर बेजबाबदार काय करणार मी एक त्याने जर असं कमी पाणी वापरून काय होणार आहे सगळ्यांनी वापर असा जो विचार करतो ना म तिथे मग सगळ्यांच सगळ्यांना मग प्रोब्लेम येतात मग पाण्याचे प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने पाणी वापरलं पाहिजे अगदी
तेच ना प्रत्येक गोष्टी बघाय किती पाणी लागतय उघच एक मागची आपण उघ बाजली बा
पारी अ आणि काय ना हल्ली म्हणजे स इकडे आरो पाणी आरो पाणी बरं सोलरचं पाणी सोसायट्यांमध्ये ते सोलरचा प्रॉब्लेम काय तर ऊन जर असेल चांगलं कडक तर लगेच नळाला पाणी येतं जर ऊन जरा थोडं कमी अस असल तर सुरुवातीला थंड पाणी येतं तेथ थंड पाणी अ अक्षरशः लोक वाया घालवतात
हो ते दोन दोन तीन तीन बाजली थंडी थंड
हाव मग गरम पाणी येतं सोलरचं मग तेवढं पाणी वाया घाल बरं मग आता त्यांनी तर विचार करायला पाहिजे ना एवढं पाणी वाया नाही घालायला पाहिजे बर हे पाणी मग त्यानी मग आप आपल झाड असतात किंवा कपड्यांसाठी वापरा याच्यासाठी ढी वापरा हैना वाया कशाला घालवायला पाहिजे मग आता मग टाकी तुमची रिका कमी होणार. मग टँकर येणार मग त्याचे पैसे वाढणार म्हणजे एकंदरीत एका व्यक्तीमुळे जर प्रत्येक घरात जर अस होत असेल तर पैसाच्या पैसा जातो पाच्या पाणी केवढं मोठ नुक
केवढं मोठं नुकसान बरोबर.
पाणी ना कुठे जमिनीत जात.
वाया जात ते आणि ते काय असं रियूज. पण होत नाही.
हां रियूज पण होत नाही. बर आता एवढं सगळं जर एवढा ज जर त्रास आहे. तर सगळ्यांनी मिळून जर ठरवलं. रेन हार्वेस्टिंग हा पण एक चांगला तुम्ही उपक्रम तुमच्या तुमच्या कॉलनीत तुम्सोसायटीत म्हणा बिल्डिंग मध्ये हे करु शकतात ना? आता पाण्याची चणचण सगळ्यांनाच भासली आहे, आणि झालाय तो प्रकार म्हणजे होतोच आहे. पाणी पाऊस नसल्यामुळे तर, हे सगळं त्यांनी अ ही सिस्टम सुरू करायला पाहिजे..
बरोबर सोसायटीे अ एकजूट होऊन सगळं ते त्याची प्लॅनिंग केली पाहिजे.
केली पाहिजे म्हणजे ते पाण्याचा रियूज पण हो तो पाण्याचा वापर पण होतो आणि सगळ्यां पुढ चे जे प्रॉब्लेम होणार असेल, त त ते होऊ शकणार नाही ना. असं हं आणि असं नाही की पाऊस आला, म्हणजे मग पाण्याच प्रॉब्लेम सुटतो तो अस पण नाही काय पाऊस सुरू झाला खुप जोरात? सुरु झाला मग इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तो बर इलेक्ट्रिसिटी नसली, कि मग त्याच्या पाण्याचे तो मो टार असतात हे असतात ते चालत नाही म्हणजे मग पाणी येतच नाही. मग त्यावेळेस रेन हार्वेस्टिंगच पाणी उपयोगात येऊ शकत.
ह तेच ना. पण काय सोसायटीवाले असं. काही एकत्र येऊन. अस काही डिसीजन घेत नाही, काही करत नाही, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. अ आणि पूर्ण सोसायटीलाच ते भोगावं लागतं कि, पाण्या
आता प्रत्येक घरामध्ये हल्ली- आरो लावलेला असतो. प्यायच्या पाण्यासाठी. बर मग ते आरोच तेथे काय होत? पाणी वेस्ट जातं. सुरुवातीचा ते डायरेक्ट बेसीन मध्येच सोडून देतात, मग तिथे पण जर प्रत्येकाने जर ते पाणी गोळा केलं झाडांना टाकलं किंवा दुसरी युज केलं त ते पाणी तेवढं वाचतं ना.
वाचत बरोबर ते. हा ते भांडे घासायला, धुवायला वापरू शकतो, कपडे धुवायला वापरू शकतो.
हं झाडांना आपण वापरूया म्हणजे पाणी वेस्टेज नको व्हायला हेच सगळ्यांची जबाबदारी आहे.
सगळ्यांची जबाबदारी... इव्हन घरात लहान मुलं अस. त्यांना सुद्धा शिकवल जाईल तर ते अनुशासन तेल हि आहे आणि पाणी कसं वापरायचं त्याचा मॅनर्स आहे.
हो बरोबर आहे बर, मग ते बाहेर कुठे जाणार? त बाहेर पण असं बघ बघितलं जातं सार्वजनिक ठिकाणी नळ चालूच राहतो. बरेचदा ना चालू आहे तर ते पण कोणी अस म्हणजे बघतील, पण बंद करणार नाही.
बरोबर.
ते नळा अशे असतात. की ते रिपेयर म्हणजे होतच नाही बंदच होत नाही ते चालूच ठेवतात. पण कोणीही ते रिपेयर कडे म्हणजे करावं की काय असं कोणी लक्षच देत नाही. मी का करावं हे? मीच का असं? म्हणून तेथ सगळं
सोसायटीमध्ये तसच आहे. पुढाकार घेऊन कोणी काम करत नाही - आणि जो करतो. त्यालाही मागे खेचतात लोक, तेच छान वाटलं तुम्हाला धन्यवाद.